ह.
काय नाही बघ निवांत बसलोय आता.
हा हा जेवलीस?
नाही म्हणजे नाही बाहेरनच खाऊन आलय. तू
आत्ता जेवणार.
हम हमंम हं.
बाहेर काय म्हणून जोरात चालय. बाहेरच खायचं.
नाही जरा जास्त झाले म्हणजे जरा काम होतं. दीदीचं ते ब्लाऊज म्हणजे ते साडी वगैरे ते ॲन्युअल डे आहे ना मग ते साडी ब्लाऊज वगैरे सगळ बघयला वगैरे गेलतो. मदतन तर बाहेरन खाऊनच आल मग आता.
हा लई पण खाऊ नकोस बाहेरचं तब्येत बिघडते.
आता महिना झाला नुसतं बाहेरच खायलो नुसतं न चुकता रोज.
हां हां.
बघा पण करणारच आहे सोडं त्यात इव्हेंट वगैरे अस अस तर मग बाहेरच जास्त होतयच.
हो आज इव्हेंट होता ना.
व
निम् गेलतीस का नाही?
हम् हो गेलते की.
काय कोण कोणताही म्हणटला.
कोणता इव्हेंट म्हणजे असं मला लग्नातला इव्हेंट होता.
हा हा.
तिथ आमच्या मॅडम दिसल्या. हो मॅडम म्हटलंय मी तेन शाळेतल्या होत्या आमची वर्ग शिक्षिका.
हा म ओळखलया?
मला म्हंटली मी बघितलं तुला म्हंटल्या मला. मला आणि म्हटल्या मी म्हंटलं मी मॅडम बघा म म्हणजे बघितलो नाही म्हटलं ते म्हटल्या तुला डान्स करताना बघितलं म्हंटलं. तर मी म्हंटलं मला मी बघाय नाही म्हटलं मी चष्मा काढून डान्स करल तर म्हंटलं तर दिसला नाहीसा तर मॅडम हसल्या.
हा.
हम्म आणि म नंतर मी म्हंटलं त्यांना इकडं कसं काय आलायचं तर त्यांनी म्हटले नाही मी त्यांच्या तिची आत्या लागतोय म्हंटली.
हा हा.
म्हटलं चांगलाय चांगलाय आणि नुकतंच जेवण वगैरे अशी बाहेर झालेलं त्यावेळी माझी मैत्रीिणी दिसली. आता कुठं बोलत बसायचा की वेळ झालाय म्हटलं आणि राहू दे म्हटलं गेलं.
आणि
आणि काय नाही व निवांत.
अ भारी वाटलं असेल मॅडम तिन भेटल्या.
हम्म हल्ले वर्षयानं भेटलेत आमच्या मॅडम.
हा मग तर कॉस्ट्युम मधी तेन त्यांच्या कॉस्ट्युम मध्ये बघून ती काय म्हणते?
अ त्यावेळी नाही मी जेवालतो त्याच वेळी जेव म्हणजे जेवण वाढून केलतो क नी त्याच वेळी मला त्यांनी दिसल्या एकदमच म्हटलं मॅडम तुम्ही इकडं कशा काय तर म्हटलं नाही माझी तिन म म्हणजे भाची लागते म्हटली ती. म त्यांचे मिस्टर वगैरे दिसलेत बोलली त्यानी पण सासू सासरे पण होते बोललेत त्यानी पण.
हा हा.
अशा ओळखीच्या आहेत.
हा सर पण ओळखीचे होते.
सर म्हणजे सर कोण त्यांचे मिस्टर?
हा.
हा म्हणजे आता त्यांच्या घरात म्हणजे मॅडम ज्यावेेळी प्रेग्नेंट होतय ना आमच्या अ प्रेग्नेंट होत्या परत त्यांना बाळ झालतं त्यावेळी आम्ही सारखं म्हणजे त्यांच्या घरी जात होतो. म्हणजे आमच्या वर्ग शिक्षक होत्या त्यांच्या म्हणजे मी तर त्यांच्या आगाऊ विद्यार्थी होतो म त्याच्या असं लक्षातच राहिलेलो म त्यासारखं म्हणत होत्या ये कधीतरी घरी म आमचा ग्रुप जात होता आम्ही त्यांच्या घरला. त्यामुळं त्यांच्या पण लक्षात आहे तसं.
हा हा.
हम्म.
अमानिलला
काय नाही झोप आल्या मला तिथनं आलोय ते विणार वरनं.
चालत गेलतीस का काय?
नाही चालत कुठलं जाऊ गाडीवरनं गेलतो दिदीच्या येताना सरानी तुडलीन म आता ते झला झोप आल्या चार वाजता आलोय इव्हेंट वरनं म्हणजे आमचा दोन वाजता इव्हेंट झालता. म चार वाजता घरी आलोय चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत झोपलोयच नाय.
आम्ही तर आमच्या इव्हेंट मधन तीन वाजता निघलो घरी आम्ही कॉलेजवरच काही नाही साडेपाचला पोहचलो
काय आप ग्रुप असल तर होतय तस.
ह
आमचाच काय ग्रुप ग्रीप कोण होता आम्ही दोघेच होतो म्हणून काय वाटलं नाही.
काय? हॅलो
हा
बोल
हम् आणि काय म?
तेच म्हणलं इव्हेंट होता तुमचा म्हणलं तुम्ही काय काय केल
एवढंच बा कोण नव्हतं आमच्या ग्रुपच वगैरे असलास तर गेला असतो रे
हा आमची दम बारची होती बार
हम.... तेच आता पुढं आता परत आता इव्हेंट काहीतर लागलं तर सांगत जा आता आता युथ सुरू होणार ना आता गुरुपौर्णिमा झाल्या तर युथ सुरू होतय आता आपलं.
हा हा आता युथ चालू होतय. आता सप्टेंबर महिन्यात येत ना युथ युथला सप्टेंबर महिना काहीतरी दिला ना युथसाठी
सप्टेंबर अठ्ठावीस तारीख दिल्यात जिल्हास्तरीय
हा
आणि ए पहिल्या आठवड्यात एक दोन तीन तारखेला काहीतरी मध्यवर्ती आहे. म्हणजे अठ्ठावीस तारखेला जिल्हास्त सर्व झालं तर दोन लगेच दोन दिवसान मध्यवर्ती असते तीन दिवसाचे. अठ्ठावीस एकोणतीस अस्त येत तीस एक दोन लाच असेल मागच्या वेळेसारखं.
हा म्हणजे त्या मध्यवर्ती आता मध्यवर्ती आता सातारला काहीतरी होणार वाटतं.
साताऱ्याला कोण सांगितलं?
आमचे सर म्हणाल ते होय साताऱ्याला मध्यवर्ती होय साताऱ्याला मध्यवर्ती होणारा ए
तेवढंच फिरायला मजा येते इथ इथल्या इथल्या असलं तर नको वाटतंय.
गेल्या वला घडी निघले होते ना? तो आला नाहीये? हा आ
ग ते कसं असत माहिेतिये का आपल्या इथलंच म्हणजे आता कॉलेजमध्येच आपल्या असल तर क न ते असं वाटतंय रोज रोज इतथंच बघितलं नको वाटतंय असां
हा आ
पण जर बाहेर गेलो तर... म्हणजे एका दिवसासाठी का होईना जरी बाहेर गेलो तर बरं वाटतंय
हो तिथ डान्स बघायला भारी मज्जा येते ना
कुठं आम्हाली काहीच बघायला मिळत नाही आम्ही नुसतं इकडनं तिकडं इकडं एका दिवसाचं इव्हेंट असलं तर.. काहीच बघायला मिळत नाही.
आम्ही तरी क नाही आमच्या जास्त जास्त पोरं पोरी त्यामुळे आम्ही थोडेफार पण डान्स बघतो.
नाही आमानी बघायलाच मिळत नाही आम्हानी म्हणतात की आज एक दिवसाच इव्हेंट आहे ना तर एका दिवसात सगळं आपल्याला म्हणजे असं केवढे जे आहेत ते क नाही ते सगळं संपवायचं आहेत मग सगळ्यांना म्हणजे आता एक पात्रीची एकटी पोरगी असली एक असली तर तिच्यासोबत एकटी पोरगी आणि एक किंवा दोन शिक्षक असला असायलाच पाहिजे. असं सगळ्यांसोबत एक एक एक शिक्षक पाहिजेत, त्यावेळेला एखाद दोन पोरी पाहिजेत. पोरं पाहिजेत म्हणजे त्यांना काहीतरी मेकअप वगैरे टचअप वगैरे करायचं अस पाणी वगैरे द्यायचं असल तर असं म्हणून हम्म. मला कणी म्हणजे त्याच वेळी कणी कस असतंय. त्या दुसऱ्या कुठल्या इव्हेंटला म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यात नसायला पाहिजेत त्यांनी
हा. हा.
मग आता तीन दिवसाांच कस असतं तीन दिवसात काय आपला आपण कध ते काय ठरवलेले प्रमाणे असत उद्या ही
तसं म्हणजे असं फ्रीली मी मी पण आलेल यूथ खेळायला
होय हम् सांगितलाच परवा तेच आता ते कसं तीन दिवसाच असल की नाही निवांत असते आपण.
निवांत वाटतय आणि मी पूर्ण सगळे डान्स बघत बसलेलो कोणती कोणते डान्स
पर्यंत डान्स सुरू असतात लोकनृत्य आणि लोककला दोन्ही सुरू असतात.
होय आम्ही तर कणी लोककला लोककला बघत बसलेलो लांब मोठ् रात्रीच तरी दीड वाजलेलं दीड वाजता कॉम्पिटिशन संपली लावणी.
हा आमानी त्यावेळेला त्यावेेळेला आम्ही अ म्हणजे मुलींच्या हॉस्टेलवरती गेलतो त्यावेळे
हा तुमासनी लवकर पाठवले काय तिथं.
नाही तरी आम्हाला स सवयक वाजलेला त्यावेेळेला. कारण की आमच्यातली एकटी मुलगी होती ना डान्समधन ती डान्स करता करून झाल्यावरती पडलेली म्हणजे शी बाहेर येऊन पडलेली एकदमच च चक्कर येऊन मग तिला दवाखान्यात न्यायला लागलं मग दवाखान्यात वगैरे घेऊन आलो. आलो मग त्यावेळी सरांच्या घरी मी म्हणजे आमचे प्राचार्य होते ना त्यांच्या घरी जेवायला गेलतो त्यांनी बोलवलेलीत आम्हा सगळ्यांना मग आमी होतो एक पन्नास जण काहीतरी होत पन्नास नाही हा पन्नास जण असल त्यातले पण कमी जास्त माहित नाही. तेवढे जण आम्ही होतो. मग आम्ही तिथे गेलो जेवायला त्यांच्या इथं जेवून वगैरे आलो आमला तिथं यायलाच वेळ झाला तिथंच आम्ही गप्पा वगैरे मारत बस मग त्यामुळे वेळ झाला ते झालाच मग नंतर एक वाजता काहीतरी गेलो आम्ही. तिथे येऊन आम्हाला कावालतीत ति जावा मुली आणि मुले एक इथ थांबायचं नाही आहे मुलींना जा म्हणजे राहण्याची सोय वेगळीकडे केलीय तुम्ही इथं थांबायचं नाही वगैरे असं म्हटले
हा हा.
आमच्या पोरांचं भारी होतं. आम्ही रात्री कनई दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आणि लोक न्हवं ज्या दिवशी केले ना त्या दिवशी आम्हाला माहित की बाबा एवढ्या लवकर तर काय प्रॅक्टिस चालू होत्या तीन वाजता आणि आम्ही झोपलोय दोनला. दोन दीड दोनला झोपलेलो आम्ही.
आम्ही आमच्या मुलींच्या रूममध्ये काय केलोय माहितेय काय? असं आमच्या मॅडम म्हटल्या की तुम्ही जावा. सगळीजण उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे आज तुम्ही जावा. होय दंगा करा जावा म्हंटलीत मॅडमांनी. मग आम्ही सगळी मुली एका रूममध्ये आणि दोन मॅडम तेवढे होत ते एक का रूममध्ये चाल गेल्या आणि ज्यांना इंटरेस्ट नाहीये त्यातली एक पुरगी होती तिला त्या रूममध्ये पाठवलं. आणि आम्ही ट्रुथ अँड डेअर खेळाल हा ट्रुथ ट्रुथ अँड डेअर खेळालतो आणि ट्रुथ डेअरमध्ये एकट्या पोरगीला डेअर मिळालेला. की जायाच आणि त्या पुढच्या च्या कॉलेजच्या पोरी आहेत ना कॉलेजच्या पोरींचा जी रूम आहे त्यांच्या चप्पला लपून ठेवायच्या. चप्पल लपून वगैरे ठेवलं ते कॅमेरात दिसलेलं ते आणि आणि आम्ही पाच वाजेपर्यंत तेच गेम खेळालतो ट्रूथ अँड डेअरच.
हा.
परत एकट्या पोरगी मला मिळालेला की डेअर मॅडम झोप ल्यात त्यांना जाऊन मू लावायचा पायाला.
हा हा.
त्यांनी झोपलेलीत. मॅडम म्हंटल्या काय करायल्यास? मी मॅडम आहे असं म्हटलंय. मी म्हटलं नाही मॅडम तुमचं पाय दुखत अस ल म्हणून मू लावाय आलोय म्हटलं. स्प्रे माराय गेलतो त्यांच्याकडं रात्रीच दोन वाजलेले त्यावेेळेला.
हा. दिदी तुला जेऊन कॉल करतो का मी.
बरं बर ठीक आहे ठीक आहे‌.